काय त म्हणा
हा हा बोलते काय नाही बघ बाहेर बसले
तेेत झाला
करायचंय अजून. तुझं काय चालू आहे.
काय नाही मी पण मेडिकलमध्येध्ये आहे.
हा हा पाऊस वगैरे येत असेल कि.
होय पाऊस आहे क इकडं.
हा म आता पावसात कुठे फिरायलाते.
मला अजून तरी काय नाही केेलं.
हम्म.
बघायचं कुठ तर एक दिवस जऊन म्हणून प्लॅनिंग चालू आय.
हम् हां हां.
पावसाळ्यात धबधबा वगैरे इकडच.
होय, आता जास्त कुठं धबधब्यालात येणार. उन्हाळ्यात तेन कुठ जरी बीचला वेगेरे त्यांच असतेय.
बाय.
तुम्ही कधी गेलाय का नाही म बीचला ते.
म गेलेले की गोव्याला एकदा गेलतो फिरायला.
हां हा गोव्याला म काय काय बघूनाला.
तीन दिवसाची ट्रिप होती आमची.
हा हा.
मला काय सगळे बीचस बघितले.
हम्म हम्म. म काय काय तिथं सगळं नॉन व्हेजवालंच असते ना.
तथ सगळं नॉन व्हेजच व्हेज मध्ये फक्त. पनीरच म्हण
हां. मग नॉन व्हेज खातीस काय तू.
हम्.
हा हा. मग त तुमच अवघड झाल असेल सगळं कारण का व्हेज लय महाग असते तिथं.
होय, तिथं काय रोज. फक्त आम्ही पनीरच घेऊन खात होतो बाकी दुसरं काय सगळं माग. ते हे तेना आसलंच मिळणार आमच्यात ते कोण अ नॉनव्हेज खाणारे नाही आहेत सगळे व्हेज. जग.
ई हा हा.
नाश्त्याला सुद्धा दुसरं काय मिळत नाही तिकडं.
सरळ ते नॉनव्हेजच जास्त असते ना आणि त्यात पण मा तेल जास्त.
हा चलीप त कड तुम्ही कुठ गेलल्या.
आम्ही काय असं फॅमिली कधी काय गेलो अज म्हणजे अजून काय कुठे गेलो नाही. हा थोडा दिवसात झालं मैत्रिणींच्या बरोबर ते गेलत. गेल्या वर्षी गे. तो ना ह्याला गेलतो आम्ही बेंगलोर म्हैसूर उटीला.
हा हा.
तिथं काय मग तेस काय ते.
बच.
होय कॉलेजची व्हजिट असते नय वर्षातून एकदा. मग इंडस्ट्रियल व्हजिट म्हणून पण त्या आणि आपल्यात काय मुलींच इंडस्ट्रीियल व्हिजिट म्हणत आपलं हे पण ट्रीप पण होतय त्यात.
वय होय इंडस्ट्रीियल व्हिजिट म्हटलं तर पण आपली ट्रीप
तेस की इंडस्ट्री काय आपल्याला स नावाला बघायला असते.
काय तेच्यात तेच अस असते ना.
हा. म काय आत्ता आम्ही ते इंडस्ट्री मधन त्यान काय कॅन्सरची आमची कंपनी होती ते एक ब बघितलेलो बेंगलोर मध्ये आणि म बाकी उटीला तेन हेच चहाच्या मळ्यात न होता चहाचा मळा चॉकलेट फॅक्टरी होती.
ह,,
मग ते बघितलं म्हैसूरला तेन जास् बघितलेला आम्ही तिथं ते होत ना प्राणी संंग्रहालय वगैरे जू भरपूर मोठ होत
हा
म्हैसरू म जास्त बेघितलं आणि तिकडत पण माझंही एमएससी चालू आहे बायोटेक मधून
टेक्तार ल सग
हा आमच्यातले ह्या वर्ष पण गे नाशिकला नाशिक पुणे होतं ना मग फक्त नाशिक तेवढंच मी बघितलं नाही पुणे सगळं बघितलं आलं मग म्हणून काय नाही गलं
हा हा बाकी त काही गेले असतील म
होय बाकीचे पण असं काय गेले नव्हते कारण का पुणे हे कॉमनलीच आहे आता सग जात त्यातच पुण्याला सारखं
हो तुम्ही काय आता लोकल झाले
पुण्याला आता काय सगळेजण आता सगळं बघूनच आल्यात त्यामुळे जास्त कोण लय बघायला जातच नाही
हा हा इ मग खाण्याचे सगळे पदार्थ मिळत होते काय
तिकड कुठ त्यांच कॉमन फूड हेच आहे डोसा आणि इडली हेच जास्त आहे आणि हा आणि आम्हाला पण दरवर्षी रात्री तीन दिवस आमचा स्टे होता दर रात्री आम्हाला पनीरचीच भाजी मिळाली खाय
हा ह हा
होय डोसा आणि आपल्याकडे कसं असतं डोसा जरी असला तरी पण आपल्यात पेपर डोसा असतोय नाही त्यांच्या तिकडे एकदम असं जाडच्या जाड असते ते मग ते आपल्याला काय हा आणि छोट एवढंस जस हाता एवढं असते मग ते मला तर काय आवड आवडलं नव्हतं मला काही जात नव्हतं ते तेवढं सकाळी जरा असं खायचं इडली वगैरे म्हणजे त्यांनी सगळं ते एकत्रच देतात नाही त्यांच्याकडे ते सवयच आहे ते डोसा खाली घ्यायचा त्याच्यावरच ती बटाट्याची भाजी घालतात त्याच्यावरच सांबर वततात
हा
मग ते आपल्या कस हा आणि आपल्या कसं म वेग वेगवेगळ्या वाटीत न घेऊन सवय जाय आपल्याला
आपल्याकडची पद्धत आहे त ते वेगवेगळ
हा म ते तसलं तिथं काय जातच नव्हता कोणले खायचेच नाही तर रात्री मग हॉटेलमध्ये जेवण असायचं आपल्यासारखं त्यामुळे रात्री सगळेजण फुल जेवायचे
हा हा
सकाळ होय ट्रॅव्हल्स म्हणजे जात होता ना ट्रेन न गेलतो इथून आणि मग बेंगलोर मधून ते व्हिजिट अरेंज करतातनी त्यांच्याकडे आमची विजिट दिलती मग त्यांच सगळं ते ट्रॅव्हल्स वैगेरे होत त्यांनी सगळे फिरवल्यालं
हा हा
ते आपण आपण जायचं म्हटल्यावर हॉटेलचं बुकिंग वगैरे होत नाही आणि गडबड होत नाही
आपल्याला माहित पण पाहिजे ना ते
हा तेच की आणि आणि मग सर वगैरे ते असतात त्यांच्यावर पण मग जबाबदारी पडतीया पूर्ण मोठ सगळी
सगळीजण असले त सोबत मग म्हणजे व्यवस्थित माहि
होय, होय मग तिथं ते माहिती द्यायला पण होते ना त्यांचच एक गाईड होतीत सगळं सांगाल ति त्यांचं तिथलं त्यामुळे एवढं जास्त काय वाटलं नाही जाताना छान गेलतो ट्रेन पण छान होती खर येतानाचीच ट्रेन एवढी काय खास नव्हती आमची दोन स्टॉप लागले नाही येतानाच्या ट्रेनच एक मध्ये आम्ही एक स्टॉप केला तर ट्रेन म तिथं ट्रेन आम्हाला चेंज करायला लागली मग ते ट्रेन काय स्वच्छ नव्हतं सगळं घाण लय होतं
हा
जाताना डायरेक्ट सांग सांगली टू बेंगलोर होती
हा, हा
त्यामुळे मग ती छान होती ट्रेन
ट्रेन म्हंटलं की जरा कधी स्वच्छ असणार नसणार लोकलच्या म्हंटल्यावर तसच
हा तेच की ती डिरेक्टली कसं होती ती पहिली आमची जाताना होती ती सांगली सुटणार होती मग सगळ सांगलीत स्वच्छ करतात ना ट्रेन
हा
त्यामुळं ते सगळं स्वच्छ होतं त्यावेेळेला आणि मग ते म तिखंडून यायचं होत तर त्यावेेळे ते लांबण दुसरीकडून आलते मग आदल्या दिवशी त्यां त प्रवास करत असत सगळं प्रवासी घाण केलेल्या असतात
स्वच्छ करायला वेळच मिळाला नाही
हा आणि आम्हाला येताना तिकीट पण बुक बुकिंग लवकर झालं नव्हतं त्यामुळे सगळ्यांच्या अस वेगवेगळे नंबर पडलेले आहेत सगळीकडे वेगवेगळे सगळी झालतीत एकत्र असं कोण लय नव्हतोच आम्ही
म्हणजे जातानाच तेवडं एकत्र होता मणा येताना कोण एकत्र नाही
तर खर असं वेगवेगळ्या सगळ्यांचे कंपार्टमेंट होते न
हा, हा
त्यामुळे ते हे झालं तुमचं कसं होतं गोव्याचं ट्रिप मग
गोव्याची छान झाली आम्ही काय अ तीनच कपल्स गेलेलो त्यामुळे आम्ही, आम्ही काय स्वतःची एरटिका घेऊन गेलेली सकाळी इथून काय सकाळी निघालेलं तिथं काय रात्रीपर्यंत पोहोचलं आम्ही पण दोन ठिकाणी स्टे केलेला
हम्म
बीच वगैरे बघितले सनसेट बघितला
म हा
रूम तेन व्यवस्थित होत्या सगळ्या तिथल्या
म्हणजे तुम्ही तुम तुमच्या गाडीने गेलता
हो, हो आमच्या, आमच्या गाडीनेच गेलेलो कुठ थांबायचं, थांबायचं करायचं ते आपल्या, आपल्या मर्जीप्रमाणे करता येतय नाही
होय आणि आपल्या आपल्याला फिरायला वगैरे येत आणि कुठं पण जायला येतय
हम्म नंतर हा ट्रेन न ट्रॅव्हल न ते म्हटलं तर वेळेत येणं व्हायला पाहिजे मग दुसरं काय स्पॉट वगैरे बघायचं आपल्याला होतच नाही
होय ते बर
हम्म
मग तुम्हाला किती खर्च आला त्याचा
ना तरी लोक तिकल्या रूमचा स्टे धरून दहा दहा पंधरा पर्यंत तरी गेलं असणार आहे खाणं पिण इकड तिकडं कारण तिथं हा तिथं स्टेल ला भरपूर घेतात नाही
काय नाही पर्यटन स्थळच आहे आणि जर
उन्हाळ्यातच गेलेलो त्यामुळं त्यावेळेला जास्तच असतात नाही तिकडं गर्दी. हम्,
पण तिकड गोव्याला काय सगळे बीचेस आहेत दुसर असं जास्त बघायला मिळतच नाही.
दुसरकडे चर्च वगैरे आहेत पण चर्च मध्ये काय गेले नाही बीचस तेवढ बघ
हम्, हम् तुम्ही ओल्ड गोव्याला तेन गेला नाही काय? हम्, तिकड असं वेग वेगवेगळे हे तेन हाइत नाही मंदिर, घर तेन हाईत जुन्या
टन
एकच पॅकेट देऊ ना एकच पॅकेट देऊ ना साठ रुप हॅलो. हॅलो. हॅलो. चालतय चालतय ठीक हे उद्या करते तुला.